हॅलो बघितलं?
हा बघितलो की,
तस यालंय माझं पुढं जायनाच झालंय? होय ते सबमिट पण होईना झालय आणि चेक पण करनात म्हणून मग परत करा म्हणल्यात..... त्या मॅडमांनी
हा तेच कि टास्कच कंप्लीट झाल नाहीय त्यामुळं ओ
होय तुमच झालाय का दोन्ही हेला मग ती दिस तर ह्याला कायच कॉलिंगच् केलं नव्हं तुम्ही एक पण
त्याला पण आलाय ना खरं टास्क?
त्याला आलं ना ते गेलंच मम्मीच हे त्यामुळं गेलचं एकच हाय हे आता अकाउंट? तुमचं किती आलंय पेमेंट?
पेमेंट आलं की अकराशे
अकराशे आलं? दोन्ही वरचं?
हा
हो माझं आलं नाइ कि ओ तुमचं सगळं तुमच सगळं
हा वीस कंप्लेंट झालतं माझं. त्यातलं काय आठ नउच करेक्ट हुतं त्यामुळे थोडंच आलय. बाकीच सगळ एक दहा अकरा मिस झालत असच झिरो झिरो सेकंडच नऊशे आठशे कुणाकुणाचं आलाय की, त्यांनी काय ग्रुपवर कुणी पाठवल नाय काय?
हा
सुट्टी झाली का नाय? होय.
होय झाली सुट ते आता बस ला थांबलोय ओ
हा हा माझं दहा मिनिटाचं कॉल झालतं ओ. आधी, दहा मिनिटांचं कॉल झालतं ओ माझं.
सगळ झालत दहा दहा मिनिटांच
हा आठ-नऊ कॅरेक्ट झालतं बघा.
आठ नऊ करेक्ट झाल.
हां! म आठ-नऊ कॅरेक्ट झालतं तेवढ्याचच. चाललंय ते रेसिइव्ह केलेलं त्यातच असं. हा हा ते दोन्ही एकत्रच आलेत. पेमें
होय. चालतंय मग अजून काय?
काय नाय बघा, बराय?
हाय हाय बघा बरी आ तुम्ही? ऊन हाय की ऊन हाय जरा. परवा जरासा पाऊस पडला ऊन लई ये भरपूर हाय.
अ आमच्या इकडं पाऊस अजून काय नाय.
हम्म आम्ही कामावर काय एसीत असतो नाय..... त्यामुळं जास्त जाणवत नाही...
हम्म
पाऊस तेन पडला काय?
नाही इकड काय पाऊस..
नाही तिकडं.
नाही
चालतय मग अजून काय?
काय नाही बघा....
मुलगा तेन बरं हाय कुठ हाय तो होय..... हां हां हां मग
निवांत तुम्ही कस य?
हाय सगळं बरं हाय बघा निवांत काम अस... सुरुय. मग आता ड्युटी वाढवल्या ड्युटी तेन वाढवल्या ओ आमची होय.....
तेच म्हणलं फोन तर कराव म्हणलं घरी गेला हायसा का नाही
संध्याकाळी निघताना फोन करतो म्हणलेलं... मग माझ्या लक्षात.. तसं नाही आलं मग तुम्ही कॉल केल्यावर लक्षात आलं कॉल करायचं आहे ते.
हम्म हम्म... तेवढेच बघता बघता अर्धा तासात संपून जातंय ओ कॉल दहा दहा मिनिटाचं किती हां थोड थोडच बोललं तरी दहा दहा मिनिट होऊन संपून जातंय हम्म.... काय नाही बघा स्वयंपाक.
घरची कुठेत सगळे. हम्म जेवताय किती ला मगं
हम्म जेवण नऊ ला अस. ते नऊ सव्वा नऊ हां...
आमच्यात दहा ला एकएक दा जेवत्यात अकराला जेवत्यात निवांत जेवतात.
हम्म आमच्यात ह सकाळी लवकर उठायला लाग...... ते आणि पाचला हम्म त्यामुळं लवकर...
आमच्यात निवांत असतय सकाळी पण लव लवकर उठतायत ते दुकान हाय नाई त्यामुळं सकाळी लव लवकर उठायलाच तरी पण झोप.... त्यात निवांत झोपायची सवयचं नाही ओ.
हम्म..
त्यामुळं निवांत झोका बाधंलाय बाल
आदु गप की रे.....
मग आणि काय?
मग का?
सुट्टीतेन कूठेकाय मिळाल नाही काय? नसतयं व्हय र त्या तुमच्या मैत्रीणीला किती आल पेमेंट?
कुठल्या ओ मैत्रिणी तिन तिजपण चारशे रुपय आलत
हा हा मग तुमच टास्क कम्प्लींट नसल्यामुळे तुम्हाला आले नाही ओ.......
त्यामुळ झाल असल ओ सगळ्यांचे आलेत बाघा की माझ
कस काय तुमच तुमच झाल होत ना कम्प
हा बोला की
हा एक मिनिट हा हॅलो हा बोला
किती मिनिटं झाली बघा
पाच झाली
हा हा मी कानाला लावलाय ओ फोन त्यामुळ बघाय येत नाय.
टब जेवण भाकरी.....
हा भाकरी बनवालोय
हा हा एक रुपया एक मिनिटं हं चालू ठेवा एक मिनिटं हॅलो
हा
चला बाई जाऊया माग हा बस ओ बस मधे होतो गर्दी आहे म्हटलं
हा हा
मुलगा कुठाय?
खेळा लागलाय इथ खोबर सगळं गोळा करून बसलाय खेळत
खेळू दया आता काय करणार शाळेला जात नाय का अजून
शाळेला अंगणवाडीला सकाळी असतोय की....
तुमच काय बंद झालय व्हय सुट्ट्या पडल्या काय अंगणवाडीला
नाही सुट्ट्या पडल्या होत्या की पंधरा दिवस जाऊन आलो की सुट्टीला.
पंधरा पंधरा दिवसये का? मम्मीकडे गेलतो का?
अग ट्रॅक्टरवाला बग बाबा आला. ये आदू बाबा आला बग लांब आहे का घर तिथून हॅलो
हॅलो
हा लांब आहे का? म्हणलं घर
काय ते
घर वो घरापासन तुमचं
व्हय घरापासना चौदा किलोमीटर लांब हाय.
होय लय लांब हाय ते गावातल्या गावात पाहिजे होतं ओ
हा तेच के
गावातल्या गावात असत तर बरं झालं असतं.
काय नाय बघा
बडे केला का नाय परवा
केला की ओ बड्डे फोटो नाय लावले ओ स्टेटस हो नाय ठेवलेला स्टेटस
हा हा
चागलं फोटो पण ठेवला बाई
म सगळ्यांच एकच ते हे करायचं काय बरं कॉलेज करायचं नी एकच ठेवायचा ओ छोट छोट छोट सगळं घालून
हा हा
मग आणि काय?
काय नाय बवा
ओ मिस्टर तेन काय करतात तुमचे
ट्रॅक्टर हाय ट्रॅक्टरवर गेलत
हायेत की घरी असतेत धारा तेन चालू आहेत मशीनच्या
सासरी पण हाय. मग
आदु काय नाही बघा उन्हाळा एक कसला कडक हाय.
काय म्हणला?
उन्हाळा म्हटल कसला कडक हाय
आमच्या इकडे तर नाहीये.
आमच्या इकडे पण लय आहे माळा असल्या गत हाय.
सिटीत नाय सिटीत जास् तिथ असतंय माळावर
माळावर पण जास्त हीकड काही झाडं तेन जास्त नाहीत ना. जिथं झाडं तेन असते तिथं गार असते. झाडं नाही
म्हणजे वाळवंटा सारखा असते ना? माळावर मजे वाळवंटासारखं नव्हे? होये म काय काय दुख पारच झोपायचं की जेवून
होय
आमचं काय नाये सोडा आमचं काम असत दिवसभर त्यामुळ उन्हाचं काय जाणवत नाही आणि आज सगळ एसी त्यामुळे काय जाणवत नाही.
घरात नको वाटत असल तिथली सवय झाल्यावर ऐसीची होय आता किती मिनिट झालं बघा आधी रिसिव करू नका आणि हे कट होतये.
होय दहा मिनटं झालेत सोडा.
बरोबर आधी हे सबमिट करा हॅलो
हा हा झालं की दहा मिनटं.
हा सबमिट करा म्हटलं आधी.
हा हा चालतंय चालतंय
हा
ह ठेऊ का? ह थांबा सबमिट करू परत कॉल बॅक
बरबर.